हो.
हां बोला. बोला मॅडम. मस्त. त्यामुळे जेथे तुमच्या दादा छोट्याचं नाव काय?
त्याचं नाव रिदांश नाव ठेवले रिदांश.
रिदांश छान नाव हाय. छान मस्त. आता काय त्याला काही आता थोडासा हे करत असेल ना. हलत असेल ना. कुशीवर वळत असेल.
मान वर करतो. चालले त्याच्या हालचाल. आता त्याच म्हणण घेऊनच बसा अस खाली नका ठेवू आता. समजायला लागलं ना त्याला आता घेऊन बसा म्हणतो.
अरे बाप रे. मग माणसं ओळखतो. आई बाबा ओळखतो?
हो. म्हणजे कोणाशीच नाही. पण जर त्याच्या वडिलांचा व्हिडिओ कॉल आला की, तो व्हिडिओ कॉलवर जर त्याने बघितलं तर त्याने इत क हुं हा. जोर जोरात किंचाळचं काम चालत त्याच. दुसरं कोण बोलल का काहीच नाही. रिॲक्टक्टच नसतो डायरेक्ट शांतता घेऊन टाकतो.
खरंय पण जे अगदी अ तो ओळखत असेल आता चांगला ख अ
हो हो, ओळखतो ना तो. आपण त्याच्याशी गप्पा मारल्या का, तो हसतो आपल्याकडे पाहून. आपण इकडे तिकडे फिरलो का, आपल्याकडे नाही का आपल्याकडे बघत असतो. ही इकंड चालली, तिकड चालली असं नाही का नजर देत तो असं.
बाहेर जाणं येणं पण कळत असेल की, आता ह्यांनी नवीन कपडे, बाहेर जायचे कपडे घातलेत?
नाही अजून तेवढं नाही, अजून थोडा छोट अजून तेवढं नाही. आताशी पाचव सुरू झालंय त्याला, अजून हा आ आताशी पाचव सुरू झालय. पालथा वगैरे पडतो पूर्ण प्रॉपर, मानवरती उचलतो, आपल्याकडे पाहतो इकडे तिक डे सगळं कळतं.
मग काय, मग अजून अ हेच म्हणजे अ हो हे करणं नाही झालं, पुढे सरकणं वगैरे अजून नाही झालं.
नाही नाही, अजून नाही अजून नाही, अजून पुढे वगैरे नाही सरकत.
हम्म, पण हात अडकला पोटाखाली हात अडकल्यावरती, मग रडारडी असेल.
हो, जोर जोरात रडायला लागतो मग, बरच सर केल का, मग परत निसता त्याला सरळ कराव लागत. मस्त पाच पाच मिनिटला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. असं टाकलं का, असं पालथा होतो लगेच.
अख्खा दिवस त्याच्यामध्ये जात असेल.
हो, मी ऍक्च्युली एका ठिकाणी जॉबला पण जाते, म्हणजे माझं बिलिंगच काम आहे. पार्ट टाइम करते मी तिथे. फक्त बिलिंगचच काम आहे.
अच्छा अच्छा, म्हणजे जे काही बिलं येतात त्यांची ती तेवढी अ हे हिशोब ठेवणे त्याचा, एंट्री करून घेणे हं. बरंय ना, ते तरी काम आहे ना. काही ना काहीतरी पाहिजेच. आणि मुळात आपल्याला आपलं काम हे पाहिजेच. आपल स्वतःच असं काहीतरी नको का?
हो स्वतःच आणि मेन म्हणजे आपल्या आपल्या वैयक्तिक खर्च भागतो. आपल्याला एखादी गोष्ट आवडते तर, ती पटकन घेता आली पाहिजे. त्याचा हिशोब हिशोब दुस ऱ्याकडन, मिस्टरांकडन जरी पैसे घेतले तरी हिशोब द्यायचा. ह्या गोष्टीनंपेक्षा आपल्याला आवडली एखादी पटकन घेत माणूस. आईवडिलांसाठी कधी काही वाटलं तर तेही त्याच्यात ना नाही का. आपल्याला असं वाटलं की, नाहीे वा हे. हो.
आणि कस आहे की, आपल्याला आपले असले ना की आपल्याला कळत की, कसं आपण हे हे दहा रु पय कमवायला आपण किती वेळ दिला. घरातन किती आपण डजस्टमेंट करून बाहेर पडलोत. ह्या सगळ्याची जाणीव होते. जेव्हा आपण एखादा म्हटल, आपण एखाद्याचा वायफट खर्च वायफळ खर्च करायचं म्हंटलं तर ते करताना मग आपल्याला लगेच समोर येतं अरे नको. यायला आपण आज आपण हे केलंय एवढं ऍडजस्मेंट करून बाहेर पडलेलोय तर ते
जरा कुठे तरी ते एक नाईका मनाला हे होतं कसला रिकामा खर्च, याची सध्या गरज नाहीये
हा, मग काय ना आणि च म्हणजे ते जे आपण आता आमच्याकडे ना, तुळशीबाग आहे. तुळशीबागेमध्ये त्या अ हे म्हणजे काय म्हणतात सगळं मिळत.
म्हणजे अगदी नट्यापट्ट्यापासन सगळं सगळं सामान मिळतं आणि तिथे गेलं की नस असलेल्या गोष्टी सुद्धा घेतल्या जातात.
होत असं होत होत जी गरजेच नाही आणि घरी येऊन म असं वाटतं नसत तरी बरं झालं असत हाव
एखादा हौशी कलाकार आपल्या बरोबर असला तर काय विचारूच नका मग तर काय काय ब विचारूच नका, शंभराच्या तिथे दोन चार पाचशे रुपये तर आरामात जातात.
हो.
हो काय पण ते एक हे असत की बा आपण आपले पैसे हे आपली काहीतरी कमाई ये. उद्या आपल्याला कोणी म्हणायला नको काय तू काय बसून खाते तुला काय बाहेरचं माहिती पडणारे बाहेरच्या दाबा वरून त्याचा खर्च तुम्हाला काय कळणार, बाहेर जाताना तुम्हाला काय काय सहन करावं लागतं कश्या पद्धतीने तुम्हाला तो पैसा कमवला जातो तुम्ही ते तुम्हाला काय कळणार, हे हे जे वाक्य आपल्याला बसून घरात ऐकायला मिळ त सुरुवातीला ते नंतरन ऐकायला लागल.
हो.
म्हणजे अगदी सगळ्यांच्याच घरात ऐकायला मिळतं असं नाही किंवा अगदी डायरेक्ट हेच शब्द अस त्यात असं नाही.
हा प्रत्येकाचं घरातलं वाता वातावरण वेगळं असतं, काही समजून घेणारे असतात काही असतात बोलणारे
हा आणि असं नाही बोलले तरी तस म्हणजे सरळ हातानी जेवले नाही तरी आडव्या हातानी जेवतातच की बोल बोलतातच की असं काही ना काहीतरी होतच की आणि असावं स्वतःन स्त्री नी थोडस का होईना स्वावलंबी असावं.
हो, खरी गोष्ट ये आत्ता सध्याच्या कंडिशनला तर तेच ये.
पाहिजेच पाहिजे. काही असू दे दहा पाच रुपये असू दे दहा रुपये असू दे शंभर रुपये रुपये असू दे नाही तर लाख रुपये असू दे. जेव्हा आपण आपले असले ना की आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो.
हो.
आणि कॉन्फिडन्स असला तर आपण नाही, ते कुठलीही गोष्ट आपल्याला अ शक्य करता येते. मग तिथे बँक म्हणजे एखादं घर घ्यायची जबाबदारी असू दे किंवा घरातला मोठा का मोठी कुठली गोष्ट असू दे कुठली अडचण असू दे प्रश्न असू दे बाई ती सोडवू शकते.
खरये, बाईमध्ये तेवढं एक दम आणि मेन म्हणजे स्त्रियांमध्ये खूप सहनशक्ती आणि खूप एक दम नाही का करण्याची जिद्द असते.
आणि मुख्य म्हणजे काय माहितीये का आपण आता नोकरी केली ना सुरुवातीला म्हणजे असं म्हण म्हणतात म्हणजे अ आमच्या घरी म्हणायचेच हे की आयुष्यात एकदा तरी माणसांन नोकरी करावी. पूर्वी म्हणायचे कि उत्तम धंदा मध्यम नोकरी नाही उत्तम शेती मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी नोकरी ही सगळ्यात हलकी समजली जायची.
हां.
पुर्वीच्या काळी तर आप आपल्याला नोकरी करताना आपण काय करतो आता तुम्ही बीलींग आता तुम्ही बिलींग करताय म्हणजे जेन्ट्स तुमच्या संपर्कात येतातच.
हो.
जेंन्टस येतात म्हटल्यानंतर हे प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी असते. प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत बोलण्याची पद्धत सगळ्याच गोष्टी ष्टींची पद्धत वेगवेगळी असते.
नॉलेज ही अपडेट होत कुठे काय चाललंय काय नाही लोक कसे असतात कुठपर्यंत त्यांचे विचार असतात काही चांगले भेटतात काही वाईटही भेटतात त्याचा एक अनुभव आहे. भेटतो आपल्याला बाहेर पडलं म्हणजे
आणि मुख्य म्हणजे कसं होतं की आपल्याला त्या गोष्टी आपण कशा निस्तरायच्या हे पण आपल्याला त्याच्यातन कळतं की आपल्याला एक मात्र आहे की आपल्याकडे आपल्याला तेवढी देवांना देणगी दिलेली आहे की आपल्याला नजरेतला आणि स्पर्शातला फरक कळतो लगेच. समोरचा माणूस आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतोय आणि त्याने आपल्याला केलेला स्पर्श हा काय आहे कशा पद्धतीच हे ह्याच्यातले फरक आपल्याला लगेच कळतो.
हो.
त्याच्यामुळे आपण आपलं स्वतःच संरक्षण कसं करायचं हे आपल्याला कळतं. आणि आत्ताच्या काळात तर गरजेचच आहे. हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं किंवा हे हँडल करता येणं हे पण एक गरजेच आहे. पण छान म्हणजे असं करावं एखाद प्रत्येकाने आयुष्यात एकदा का होईना नोकरी नोकरी करावी एक वर्षभर नोकरी केली ना तर घरात पण कस का जगायचं घरात कस वावरायच घरातल्या लोकांशी कसं वागायचं हे सुद्धा आपल्याला कळत त्याच्यातनच.
खरी गोष्ट आहे आणि मेन म्हणजे बाहेर पडलं म्हणजे घरातली नाही का सगळं वातावरण पण चेंज होतं एक लाईन पण लागते आप सकाळी जायचं पटापटा काम म आवरा पटापट आपल्या वेळेत आपल्या जॉबवर पोहोचायचे इथून आल्यानंतर पण नाही का एक स्वयंपाकाचं आता काय बनवायचंय घरी जाऊन.? असं मनात एक प्रश्न पण असतात स्त्रियांच्या. प्रत्येकाच्यात जे ज वर्किंग वुमन आहे प्रत्येकाचं तेच आहे की सकाळी पटापटा आवरायचं कसं तरी पटकन ते वेळेत पोहचण
हो आणि एक की जेव्हा जेव्हा आणि तिथे ना आपण काम करतो ना तर तिथे पण आपल्याला कळतं कि बुवा हा आपण जे काम करतोय त ह्या कामाचं त्या व्यक्तीला आपल्या कामाचा त्या व्यक्तीला कितपत फायदा होतोय? कि कसं पाहिजे काम आता एखाद तुम्ही आता बिलिंग करताय पण बिलिंग कर करताना त्याची एंट्री मग ती एन्ट एंट्री म्हणजे प्रत्येक इनवर्ड आउटवर्ड दोन्ही आहे तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे आउटवर्ड पण तुम्हाला काही तुम्ही बिल दिलेलं असेल कोणाला कोणाचं बिल तुम्ही घेत असाल किंवा कोणाला देत असाल तर त्याच्या प्रत्येक गोष्टीची इनवर्ड आउटवर्ड कळत असणारच
हो इनवर्ड आउटवर्ड पेमेंट गेल्याची एन्ट्री आल्याची एन्ट्री
आणि आणि काही पेमेंट हे चेक पेमेंट असतात मग त्या चेक पेमेंट चेक पण चेक आलेला तारीख आलेली तारीख आणि चेक पास झाल्याची तारीख ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला ममेंटेन ठेवाव्या लागतात त्य- त्या गोष्टींचा आपल्या घरगुती जीवनामध्ये पण फरक खूप उपयोग होतो
हो बरोबर
आणि हाच जर आत्ता तुम्ही जे करताय तर उद्या आत्ता तुम्ही अ दुसऱ्याकडे काम करताय ना उद्या तुम्ही असा हा म्हणजे काम करताना जर असा विचार केलात किंवा हे काम उद्या आपल्याला-आपल्याला दुसऱ्याकडनं आपल्यासाठी करून घ्यायचंय आपण आपला बिझनेस आता तुम्ही ज्या मालकाकडे काम करता ज्या ओनरकडे काम करता तर त्या ओनरच्या जागी तुम्ही स्वतःला तिथे बघायचय आणि तुमच्या जागी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला बघायचं की मला माझ्याकडन मला कसं काम पाहिजे उद्या मी त्या मालकाच्या जागी असणारे मला कसं काम पाहिजे मग ह्या पद्धती पद्धतीन आपण आता पासन केला तर ते आपण ज्या वेळेला एखाद्याला नोकरी देऊ तर त्यावेळेला आपल्याला ते काम समोरच्याकडनं करून घेताना खूप सोपं जातं
हम छान वाटलं तुमच्याशी बोलून तूमच्याकडनं काहीतरी नवीन शिकायला मिळालं.
हम्म मला पण तुमच्याशी बोलून फार छान वाटल चालेल -चालेल ओके बाय-बाय-बाय-बाय थँक्यू